हा बोला-
हा येतोय आवाज?
हो हो येतो येतो काय चाललंय? हो हो म तुम्ही मजेत का?
हो मजेत.
हा.
घरातले काम वगैरे अटपुन थोडस निवांत झाली आता.
हो हो चालू असत काम कामाला काही वेळ असतोच.
कामणमध्ये वेळ द्या आणि आता एक तर मुलांचे स्कूल पण सुरू झाले.
हो सकाळी, सकाळी त्यांना तयार करणं पाठवून देणं मग बाकीचे काम.
हो ना गेले मुल शाळेत वगैरे?
हो हो
हम् जरा निवांत झालंय कॉल करून बघूया
हो
हा
काय आता सध्याता ते डोनेशन माझ्या पोरीला तर डोनेशन बघा अ पंचेचाळीस हजार रुपये डोनेशन भरलं आणि फीस वेगली चाळीस हजार
हो ना किितवी ला आहे मुलगे
आता तरी ती फर्स्ट लागेल
हो ना खूप फीज वाढले त पहिलीपासून त मुलांच्या नर्सरी पासूनच फीचा प्रॉब्लेम आहे सग आणि एज्युकेशन ला पैसे खूप लागतात
एज्युकेशन म्हणलं की पैसा दिल्याशिवा राहिले नाही सध्या हो आणि ते आरटीई मध्ये पण प्रवेश घ्यायचा म्हंटलं तर मग तिथं काही लागतच नाही कारण की लोक खूप सारे लोक एजंट थ्रू करून घेतय आणि आपल्याला कोणाची ओळख नसल्यामुळे आपलं काम होतच नाहीे असं जात
आणि आपण कितीतरी कॅटेगरीत असेल किंवा काही सबमिट फ हे सगळे डॉक्युमेंट सबमिट केले तरी काहीतरी क्विरी देतात असते
हो हो येतच ते का काही ना काही म्हणून मग ते पुढं दोन चार महिने अशीच निघून जातात त्याच्यामध्ये स्कूलचा अर्धा पोर्शन शिकवून होतो आणि तेव ते आरटीए च्या आहेत शरू होतात त्यामुळे मुलांना पण काही समजत नाही ना मण कुठून स्टार्ट झालं कुठं एंड होतं हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा, आवाज येत नव्हता ना?
हो, मला तुमचा आवाज येत
ह कॉल येत होता एक, त्यामुळे बहुतेकय हे झालं असेल मध्ये. ह. आता ते कसं इकडचे कॉल चालू असले की बाकीचे पण कॉल येतात ना.
हो.
त्यामुळे ते प्रॉब्लेम होतो मध्ये. हो द फीजच पण हे आहे, डोनेशन खूप घेतात, एज्युकेशन तसं आहे.
पण मग डोनेशन घेतात ते आणि प्लस आपण क्लास लावायचे अजून वरतून. मग क्लास तर वेगळंत
हो
ह म्हणजे स्कूल ला फीस एवढी भरायची आणि वरतून क्लास लावायचे त्याची वेगळी फीस करायची
एज्युकेशनच तेच असा सगळा गोंधळ चालू आहे म्हणजे शाळेमध्ये जस आपल्या वेळी शिक्षण झालं तसं आता हे शिक्षणच पद्धती वेगवेगळी झालेली आहे आणि मुलांना प्रेशर इतकं आलंय कि काय शिकावं? काय नाही? कोणत्या स्कूलमध्ये घालावं? कोणत्या नाही? इथपसून पॅरेंट्स चे प्रॉब्लेम सुरू आहेत.
हो.
आणि फीज कसं, सर्वसामान्य लोकांना ही फी परवडणारी नाहीये.
म्हणजे आपण खूप कष्ट करून करून ते पैसे तिथे घालायचे सगळे फीजला. आणि बाकी मंग आपल्या ज्या बाकीच्या सोयी सुविधा असतात त्यां काहीच आपल्याला घेता येत नाही. असं होत, कारण कि मंग
जिथं राहतो त्या म त्यानुसार, आपण सोसायटी नुसार आपण राहायला गेल ना तर आपलेच वांदे होऊन जातात असं होतं.
आणि कसं असं प्रत्येक एरियानुसार, कल्चरनुसार आपल्याला चेंजेस करावे लाग त नाही केलं तरी पण आपण मागे, मुलांना नाही त्याच्यात हे केलं मुलं मागे, असं काही ना काही चेंजेस करून पुढे जावंच लागतं. पण आता एज्युकेशनची फी, बाकीच आपलं हे राहणीमान - - आणि इतर खर्च बघता सगळे प्रॉब्लेम होतातच.
आणि आता तर काय ते युद्धामुळे पेट्रोल महागवलं, गॅस महागवला ते पण वेळेवर भेटत नाही. त्याच्यानंतर अ साधे ते अ जेव्हा आम्ही किराणा आणायला जायचं म्हणजे आपण जेव्हा लहान असेल तेव्हा आपले आई वडील घ्यायचे, तेव्हा तेलाचा भाव काय किलो होता? वीस आणि पंचवीस रुपये किलो तेल होत, किलो होत, आता लि
लिटर मागे आपल्या किती मिळतात आणि त्याच्यात लिटर तर आपल्याला भेटत ते सात एकशे पन्नास एम एल म्हणजे ग्रामच भेटतं
पूर्ण लिटर पण भेटत नाही, कमी भेटत भाव पण जास्ती आहे. महागायी तर सगळीकडे वाढतच चाललेलं आहे दरवर्षी महागाईचं तर प्रमाण वाढत तच आहे आणि एज्युकेशन पण म्हणजे दरवर्षी फीज वाढवणं, वाढवणं. प्रत्येक शाळेचं वेगवेगळंच असतं.
म्हणजे प्रत्येक शाळेला वीस टक्के पंचवीस टक्के कोणती एक क्वचित एखादी शाळा भेटेल कि ती - - पाच टक्क्यान फीस वाढवती नाहीतर दहा टक्केच्या पुढेच फीस वाढवतात.
एक तर ही महागाई वाढत चालली. प्लस शाळेची पण फीज, आपण किती जरी शाळे बॉन्ड करा की नाही आम्ही एवढ्या एवढ्या वर्ष मुलं इथे ठेवणार आहेत. तरी पण काही शाळांचे रूल्सच असतात की त्यांचे एक एक दोन दोन वर्षांनी फीज वा - - ढतेच म्हणजे ते तर ऑप्शनच नाहीय. आपण काही बोलू पण शकत नाहीये, की असं - - करा तसं करा आपल्याला गरज हाय.
भाजीवाल्याला म्हणू शकतो की बावा दहा रुपयाची आहे पाच रुपयाला दे. किंवा मग पंधरा रुपये म दोन दे अस तरी म्हणू शकतो. पण फीस मध्ये आपण काहीच कॉम्प्रोमाइज करू देत नाही ते आपल्याला. मग पुन्हा काय होणार? आत्ताची एक सध्याची घटना की टॉपर मुलगा आहे. माझ्या मैत्रिणीचाच, अजून एक, तर तो मुलगा त्यांना आता थोडीशी परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी अस मग टॉपर मुलगा असून पण त्याला शाळेतने निकाल नाही दिला. का तर फीस नाही भरली म्हणून.
आहेत ना. अशा खूप घटना आहेत. खूप घटना आहेत अशा की टॉपर आहेत पण परिस्थिती नसल्यामुळं पण त्यांची मुलं टॉपर मध्ये असतात फक्त फीजचा प्रॉब्लेम आहे. फी भरता येत नाही आणि शाळा त्यांना असं काहीच - - कॉम्प्रोमाइज करत नाही किंवा कोणता गायडन्स करत नाही. मदत करत नाही की, बाबा टॉपर मध्ये आहे तर थोडी फीज आपण कमी करावी.
नाही शाळेला देणं देेणंच नाहीये ना फक्त फीस महत्त्वाची
रेअरली एखादे असे गोष्टी घडतात शाळेमध्ये कि बाबा मुलगा टॉपर आहे त्याची घरची परिस्थिती व्यवस्थित नाहीये तर त्याला थोडं फ्री शिक्षण देतात थोडस करतात कमी जादा पण सगळ्या शाळां तस होतच नाहीये क्वचित एखादी शाळा तशी करू शकते
म्हणजे अक्षरशः त्याची आई रडत होती की वीस हजार रुपये फीस भरायची माझा मुलगा टॉपर आहे आणि प्लस तो मुलगा म्हणजे स्वतः ऑनलाईन मोबाईलवरर अ आपले नवीन नवीन जे क्लास येत ह बॅकर्स म्हणा किंवा अशा काही नवीन गोष्टी पुन्हा तो ड्रॉइंग एवढी मस्त करतो म्हणजे आपण जर थांबलं तर आपलं पूर्ण चित्र व्यवस्थित काढेल तो आणि आहे पाचवी लाचतो मुलगा तर त्याला म्हणजे एवढं सगळं येत असून पण त्या आईला म्हणजे बोलून घेऊन सांगितलं की तेरा तारखेपर्यंत जर फीस नाही भरली तर तुमच्या मुलाला शाळेत पण नका ठेवू आणि तुमचा निकाल पण नाही भेटणार टीसी पण नाही भेटणार मग आता त्या आईनं करायचं काय किती अवघड आहे ना
खूप प्रॉब्लेम आहेत ते आणि हे नाही त्याच्यात काही वरून काहीच त्याच सोल्युशन निघत नाहीये
म्हणजे सोल्युशन अस म्हणजे गवर्मेंटच्या ज्या योजना येतात ना त्या म्हजे क लोकांपर्यंतच पोहोचतात आणि ज्यांना खरंच त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचतच नाही
आणि असं आता काय झालंय म्हणजे समजा एखाद्या तुम्ही योजनेचा लाभ घातताय मी घेतये तर माझ्या बाजूच्या म घेतला पाहिजे असं कुणालाही त्याच वाटत नाही कि बाबा हा त्यांना सांगावं त्यांना ते मदत होईल किंवा एज्युकेशनला त्यांना मिल अस कुणी करतच नाहीये जोो ज्याचा त्याचा स्वार्थ बघ आणि पुढे चालतोय पण ह्या गोष्टी समोर बघून कळल्या पाहिजेत आणि थोडी फार आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करता आली पाहिजे असं मनात हे झालं पाहिजे प्रत्येकाच्या कि भावना कि बाबा मला या्याला मदत करायची आणि मग तरच ते काहीतरी होऊ शकतं
पण मग त्या योजना पोहचत नसल्यामुळे पण खूप सारे असे हुशार विद्यार्थी असतात कि त्यांच्यापर्यंत ते येणार हा मग ते येत नसत आणि त्यांच्या परिस्थिती मुळ ते काय करता मग नंतर आता बघा त्या मुलाला असं केलं एक उदाहरण म्हणून की त्याला व जरा असं केलं तर त्याच्या डोक्यात आता एकच की माझ्या मम्मीकडं पैसे नव्हते पप्पाकडं पैसे नव्हते म्हणून शाळेने माझा रिझल्ट थांबवला मग काय फायदा आहे शिकून असं त्यांची निगेटिव्हटी तयार होती
आई वडिलांबद्दल कि माझ्यासाठी आई वडील खर्च करू शकत नाही किंवा ते माझं शिक्षण करू शकत नाही आपण परत बोलूया हा तुम्ही कॉल करा मला
हो हो मी करते कोण
हा आहे वेळाजून
हो
ह अशे काही गोष्टी आहेत त्यामुळे मुलांच्या मनात समाज गैरसमज निर्माण होतात पण आता हे शाळेचं एज्युकेशनच इतकं महागडं होत चाल दिवसेंदिवस त्याच्यात पर्यायच नाहीये काही
फायदा नाही राहिला ना त्याचा
काही हा
काहीतरी थोडंफार लेकरांना शिकायचं तर ते पण शताना त्यांच्या मनात निगेटिव्हटी होती आणि तो विद्यार्थी असा होऊन जातो की खूप वाईट वळणाला लागून जातो पुढं
हा